येतय ऐकु
हा मी केलंय कॉल येतय ना?
हो येतय. मग यावेेळेस अधिक महिना झाला की नाही तुमच्याकडे?
अ नाही आमच्याकडे नाही, ऍक्च्युली करत नाही अधिक महिना अशे घटना घडले घट ना घडलेली आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये जुन्या काळी
अच्छा हा मग ते काय काय जण म्हण साहत नाही म्हणतात तसं.
हो हो, त्यामुळे आम्ही काही अधिक मास करत नाही पण बाकी च्यांचं सगळ्यांचं बघते, मला खूप छान वाटतं
पण मग तुमच्याकडे कसं करतात अधिक महिना?
अ काहीच नाही, करतच नाही फक्त मग अस कोणी पाहुणे वगैरे आलं, हा आमच्या भागामध्ये पण तेच की तीन वर्षातून येतो, मग लेकी जावयाचा ते कौतुकाचा सोहळा असतो.
हो हो
मग त्यांच्या घर चे सगळे बोलवतात, आपले नातेवाईक त्यांच्या तिकडचे नातेवाईक सगळे मिळून येत
अच्छा हा हा मग तुमच्याकडे पण ते ब ते किंवा असं देतात का जावयाला वाण.
हो अनारसे देतात परत बत्ताशे किंवा एखाद्या कोणत्या वस्तू चांदीची, तांब्याची वस्तू पितळ्याची कोणत्या तरी अशा वस्तू घेतात तेहतीस वान म्हणतात ना ते.
हा तेहतीस देतात.
हा मग ते आले की पाहूनचार आपलं ते अ पुरणपोळी आमरस सगळा स्वयंपाक करायचा आपला पुरणाचा.
अच्छा तुमच्याकडे ते मांडे बनतात का या भागात ना मांडे खूप बनतात. आमरस मांडे.
अ नाही ते ऍक्च्युली अ जळगाव साईडला ती पद्धत आहे.
हा नाही आमच्या इथल्या भागात पण होतं. पण मग तुमच्याकडे साध्या आपल्या जसं पुरणपोळ्या रेग्युलर.
हो साधे पुरणपोळी आपण जसं करतो हो ते पुरणच हा पूरणाचा स्वयंपाक सगळां
हां
मग पाहुण्यांना कपडे वगैरे नवीन घेणं परत स्त्रियांच जोडवे मेन असतात ना अधिक महिन्यात.
हो हो मुलीला जोडवे किंवा सासू किंवा नवरा येतो बायकोला जोडवे अधिक महिन्यामध्ये.
आता आम्ही कसं ते साजरा करत नाही ना पण मागे आई आम मला जोडव्यासाठी हे करते म्हणजे देते तिच्या जस जमल तसे पैसे देते. आणि तुमचं तुम्ही घ्या पण असं प्रॉपर बोलवून वगैरे ते
तस नाही हा मान सन्मान वेळ हे नाही सगळं बरोबर हा आता कारण नाही चालत तर मग उगीच कशाला करायचं ना.
हा त्यामुळे ते विधी आम्ही
आपण असंही घेतच असतो म्हणजे म्हणजे ते घेऊ शकतो बाबा. हा ते आता स सौभाग्याच आहे तर
आहे तीन तीन वर्षांनी ते चेंज कराव लागतात म्हणून मग ती आपलं देत असते आम्हाला पैसे आणि त्याच्यामुळे मग ते क होत. फक्त तेवढच करतो‌
तुमच्याकडे मग ते जोडवे देऊन दुसरे घेता की ते ठेवून दुसरे घेतले तरी चालतात.
नाही चेंज करायचं असलं तर करू शकतो किंवा त्याच्यातच आणखी भर टाकून पण करू शकतो आपण. हा ते आवडी निवडीनुसार
चांदीपण किती महाग झाली आहे आम्ही पण म्हणून यावेेळेस बदलले नाही ते राहू दिले कारण छान आधीचे छान होते मग त्याला काय उ ते मोड मध्ये द्यायचे आणि दुसरे घ्यायचे मग यावेळेस आम्ही असंच केलं माझे मी आणि माझ्या मैत्रिणींनी आम्ही जर वेळेस आहे ना मैत्रिणी मै सेलिब्रेट करतो अधिक महिना म्हणजे आम्ही एकत्र येतो आमरस एक जण आमरस बनवते एक भांडे आणते. एक आमटी आणते एक कुरडया पापड आणते. आणि आम्ही एका जणीच्या घरी सगळेजण जेवतो आणि मग दुपारी आम्ही किंवा संध्याकाळी जोडवे घ्यायला जातो सगळ्याजणी मग आमच्याप हा पैसे ना घरच्याकडन घेतो आणि मग जात तो जोडवे घेतो. आपल्या आपल्या पसंतीनेच घेतो म्हणजे तर हा मजा येते तसं पण.
हा कस झालं आता प्रत्येक वेळी ना ज आपण जाऊ शकत ना लांब असलं की एक जाणं होत
हा नाही आणि ना म्हणजे इथे तरी तशी पद्धत आहे माझ्या माहेरी फक्त पहिले पहिले सुरुवातीलाच होते मग एवढे आता मुलं आमचे मुलं मोठे झाले त्यांचे लग्न होतील तर मग आता एवढं नाहीये तिथे कि असं एक महिना पण मग इथं जर आहे तर आम्ही करतो सेलिब्रेट
आता नवीन नवीन पिडी नु जस हे होत चालली तस तस चेंजेस होत चालल्यात महि्या म्हणजे पहिलं कस थोडस वेगळं होत आता वेगवेगळे असे फंक्शन आणि डेकोरेट वगैरे असं काही
बाबरेचे कायच्या काय तेवढं बघित की पण मग असं होत ना कधी कधी एखाद्याची परिस्थिती नस ते मग हे सगळं बघून असं त्यांना वाटत कि मग मुलीकडला असं वाटत की बाबा आपण तर काहीच केलं नाही किंवा मग मुलीला अस सासरी असं जाणवून दिलं जायातं किं हे बघा असं एवढं करत तुझ्या माहेरच्यानी काहीच केलं नाही म्हणजे किती म्हणजे थोडस असं वाईटच वाटतं पण ते जी पूर्वीची पद्धत अशी नव्हती पण आता त्याला पूर्ण असं ते मॉडर्न रूपच होऊन गेले फोटो आणि रील साठी ते किती सगळ डेकोरेशन आणि केवढा तो तामझाम सगळा बापरे
अे एक एक प्रकारे म्हणजे आता कसं झालंय हे कोरोना नंतर लोकांची अशी मानसिकता झाली एक क र्यंत व्यवस्थित फुल एन्जॉय करून जगून घ्यायचं म्हणजे काही गोष्टी घडलेल्या आहेत कोरोना ह कोरोनामध्ये असं वाटलंय की पैसा असून जगता आलं नाहीये माणसांना म्हणजे त्या तीन वर्ष
नाही आता तशीच मानसिकता झालीय की एन्जॉय करून घ्या एन्जॉय करून घ्या म काय सांगताय नाही कधी कोणाचं काय होईल ते खरंच असं झालंय.
त्याच्यानंतर जास्त ट्रेंड हा आलाय की प्रत्य गोष्टीला म्हणजे नाही का कोण. फशन अस दे त्या डेकोरेटर ब काही असे तर. म्हणजे फ्लावर च ती सजावट वगैरे असं ठरलेलं आहे.
खरंच छोटासा म्हणजे छोटासा हा समारंभ पण. पूर्ण एन्जॉय करून घेत.
एन्जॉय करूनच करतात काही गोष्टी चांगल्या पण आहेत. पण ज्यांची खरं परिस्थिती नाजूक हे तर त्यांना थोडं ते वाईट वाट किंवा असं मग ऐकायला मिळतं टीय यनी एवढं केलं तुम्ही का नाही करत असं गैरसमज समज गैरसमज होतात.
बरोबर सगळ्याला काहीतरी हा बरोबर आणि सगळ्याला काहीतरी असतात ना एक बाजू वेगळी असते दुसरी बाजू पण असते कायंतरी
पण असं काय नाहीये की समजा. आपण जेवढी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत सुद्धा आपण तो आनंद मानला तर ते एन्जॉय पण होत आणि सण पण साजरा केला जात तो असं काही नाही की त्याला भरपूर पैसेच लागतात किंवा हीच गोष्ट पाजे आपल्या आपल्या जेवढं आपल्याकड आहे, त्याच्यात सुद्धा आपण छान. करेशन करून ते सण साजरे करू शकतो.
आता आ आता पहिल्यासारखी नाही राहिलं लोकांचं पण आता लोकांना पण म्हणजे समजून घेतात. किंवा पहिल्यासारखं एवढं नाहीये का हे असंच पाहिजे ते तसंच पाहिजे. असं नाही राहिलय आता. सगळ्यांना माहिती आहे सगळ्याची जाणीव आहे सगळ्यांना त्याच्यामुळे अ चालो म्हणजे चा जसं आहे तसं पण ए
तस एक्सेप्ट करतात, कारण महागाई तेवढी वाढलेली प्रत्येकाला एवढं महागाईमध्ये करणं पॉसिबल नाहीये. ज जे काय आहे आणि आता आयडियाज पण खूप येतात आपल्याला हे जसं मोबाईलमध्ये वेगवेग वे रिल्स मधून पण आपण आयडिया घेऊ शकतो की बाबा एवढ्या गोष टी मध्ये एवढं आणि नॅचरल पद्धतीने करू शक
खरं आणि म्हणजे थोड्या थोड्या ह्याच्यात पण थोड्या गोष्टींमध्ये पण एक छान सजावट होऊन जाते, साधी रांगोळी काढली तरी कि ती एक छान वेगळं वाटतं ना घरासमोर काहीतरी आहे बाबा.
हो अशे दिवे वगैरे लावलं.
हा, कारण रोज काही आपण ते करत नाही तसं ना मग थोडं वेगळं केलं तरी खूप असं बदल वाटतो की काहीतरी वेगळं आहे छान आहे वातावरण.
आणि गावी वगैरे असलं की ते क्लायमेट थोडं वेगळंच असतं गावाकडचं. अ आजूबाजूचं वातावरण. परत झाड आणि अस मोकळं सगळं वातावरण असतं असं सिटीपेक्षा गावामध्ये थोडं खूप छान एन्जॉय करता येतो म्हणजे, परिस्थिती कमी असते कि वस्तू वेळेवर नसतं भेटत. पण ते एक्साइटमेंट खूप छान असते एक. गावाकडे च वातावरणात गेल की, म्हणजे ते जाणवत नाही कि ही काहीतरी कमी आहे आपल्याकडे.
हा नाही बरोबर आणि सगळीकडे असं एक अ गावाकडे कसं सगळीकडे एकच सारखे असतं ना, की हा खूप श्रीमंन ते हा खूप गरीब आहे. असं नाही एक आपण एका गावात गेले का वस्तीमध्ये कि सगळे जणच सारखे असतात आणि तसं ते एकमेकांना धरून आसतात म्हणेज जस काय आपल्या घरातलाच कार्यक्रम असल्या सारखा बाजू च माणूस येतो, हा चार बायका येतात मदत करायला. म तसं शहरामध्ये खूप फरक पडून जातो ग पण शहरामध्ये अ सगळं फक्त घरापुरतच मर्यादित अस त सगळे.
हा तेच. म्हणजे वाटत नाही काय असं सगळं एन्जॉय होत आणि एकत्र आल्याचा तो आनंद पण फील हो त पूर्ण असं मस्त मजेत जातात दिवस सगळे. अस आणि कार्यक्रम पण फुल एन्जॉय करून जात लोक.
आणि आता आता तरी हो आणि यावेेळेस तर म्हणजे अ मे महिन्यात आला अधिक महिना त्याच्यामुळे आम अगदी भरभराट होती सगळीकडे.
आणि सुट्ट्यांचा एन्जॉय फक्त मस्त झाला सगळ्यांने, खूप एन्जॉय, हा.
प्रतीवा
निवांत सगळ झालय असं म्हणजे काही गडबड झाली नाही किंवा असं येऊन लगेच जाणं वगैरे असं नाही निवांत दोन दिवस राहता आलं.
मुलांनी पण मामाच्या गावाला मजा केली.
मस्त मजा झाली सगळं ठीक के परत बोलूया आपण हा हा बाय.